हॅलो हॅलो
नमस्कार
हॅलो
हॅलो
सांगू काय माहिती कंपनी बद्दल कंपनीचं नाव आहे डुनुंग
क
हॅलो
हा
टॅक्टर असटी माहिती आहे का जॉन लिअर
हा हा हा
तेचा का नाही पार्ट तयार होते ऑइलिंगचा सी एन सी बी एन सी मशनी असतात त्याला तर उह टलावाय का आणि पार्ट तयार करायचा मशीनला लावून मग ते पण आहे जर्मनीला जात टिपार्ट कंपनी ना
हा
आणि रिक्षा असत माहि त्या आपे रिक्षा त्याच्यात चाकाला जे असते काय स्प्रिंग असते हो ते हा तसलं पण आमच्या कंपनीत तयार होते सहा हजार रपयाला नसत एक जब होती
मग तू परवडते का तुला तेवढा पगार
अरे आमचा पगार नसते स्क्रॅप असते माहितीय आहे का ते तुडुक तुडुक असत मग लोखंडाचे तुंडक ते जेव आमचा नसद्धा पगार निघते आमच्या सगळ्यात कामगारांचा मालकले पैसे मिळवते आमच चार्जिंगची गडी असते म त्या फोर्हीलर
हा ती आहे मा ते फुलीला नळन आल्यात फक्ता
हा तसल्या गाडी न येते आमचे मालक कंपनी म्हाताराय जरा मालक
हा वयस्करर का
होय
तुझं भाऊ पण आहे काय तेो मोठतात तिथंच आहे काय
तेवतीथना ते शिरवलेला आहे
दुसरी जेडे ह का
होय आज सगली लाहिे
मग गाडीवर जातोस का रिक्षावर
नाही गाडीन घेऊन जाते
गाडीवर दोघा जात या गाडीवरचा
नाही ते जी ते जाते मित्रांच्या संघी माझे मी एकटा जाते
तू डोबर गाड आहे का
होय लालगाडी आहे की
हा आता मी पण शिकवलोय गाडी आता श तुलाही जरा येत्या चालू दे मी पण
कुठली स्प्लेंडर
आहे की आमच्या ज संचलेलं र एक पप्पा जे आहे
हो कोण शिकवते
नाही नाही शिकवत नाही कोण म्हणजे माझा मित्र आहे तेव शिक जला त्याना पहिला सांगन ला गेर कस असत मग मला आता येत्या गे चालूते गे आठवडा झाला शिकलोय हो एकटाच चालवतोय की.
कुठे जातुइस गाडी घेऊन.
आमच्या शाळेतच आहे रे जवळपास मैदानाच आहे. तिकड नसतं फिरत बसतो सकाळ सकाळी शाळेपाशी गेलतो परवा. योगासनच हितं हे होत माहित्या काय तवाच गेलतो. हा आता गाडी मॉडीफाय करायच म्हणाली गाडी मॉडीफाय करायच म्हणाली मी लाईट किमतीने बसवले आता मिंडा बसवायचाय. मिंडा बसवायला एक.
कधी बसणारय.
मिंडा हॉर्न आता मेंढा बसवायचईय की. कधी तर.
कधी तर म्हणजे कवा.
एक दोन आठवड्याना एक दोन आठवड्याने. पैशे दिलं तवा. तुमच्या गाड्यालला हाय नव मिंडा.
हा
तेव किती ला आणलाय
ह किव्हा अज्याला दोन हजार तेवीस मध्ये घेतलेला बाराशे रुपयला
कितीला आणल बाराशे रुपयेला तुमच्या इथे स्वस्त असतील.
आमच्या इथे घेतला नव्हता वडागावात घेतलेला रे तेव्हा किंमत जरा कमी होती आता वाढल्यात रे. आणि आता डुप्लिकेट पण मिळते त्यामुळे तसं व्हायलय.
होय आहेे की एक पाचशे रुपयाला.
डुप्लिकेट आहे ते.
मेड इन इंडियाचा नाही देव नुसतं नॉर्मल आहे.
ते अठ्ठ्यांशी नंबर वालं काय ते पोरगं.
काय.
डबल आट्या वालं काय ते पोरगं स्प्लेंडरवाल.
वय वय डबल आठ्या स्प्लेंडर लवर. हाय ग आमचे हित होय भेटलोय की मी तेला. तेला फोन केलता की मधी सायलेन्स
आमच्या इथल्या पोरग्यान तेला दिलय. गंडवलायघे परोग्याला डुप्लिकेट मिेंढा हाय त्यो घेची बिचील.
तेज्या कडन घ्यायचा नाही काय.
नाही ओरिजनलची किंमत आहे सोळाशे रुपये ह्यो देतोय आठशे नऊशे रुपयाला डुप्लिकेट. वाजत नाही त्यो मिंडा.
ते कुठले ते बाण पण हाई नव तेझ्याकड पुढच.
हम्म होय बाण आणतेय काय काय करते बाबा लय.
ते चॉकउ स्टायलिश म पण घेणार आहे मी साारसोबला
हा टूचिचा नट हाय तेच का?
वय वय चॉकप नट मध्ये घेणार तो अरे पप्पा म्हणलात ठोचत्यात. ते बसताना म्हण म्हणून इथलं नाही.
हो लागत्यात ती नट. तेी रीलल्स तयार करते हो ना डबल आट्टया म्हणून.
हो डबल आटया स्प्लेंडरलवर माहीतेय की तेला भेटूलोय की मी मधी.
कुठ हाय ते इचलकरंजी.
ते हिताय खंजीर बशी.
कुठं.
खंजीर बशीित घर माहितीे की मला घरला जाऊन देते मी
तुमच्या इथन केवढ्या ला माझ्या घराखाली
इथं ग ते. तुमच्या इथं जे दुकान होतं ते माहितीये का तुम्हाला मामीचआमच्या तपत एवढ
तो कार्टून वाला कुठे राहतो.
कार्टून आलाय
हा
ते कठं काय का माहत नाही ते ते डोळे मोठा माह काय ते वय वय ते कोणते शिंदे मावशीला पण भेटली
ते तुमच्या इथे आहे ना राहायला.
होय ते बाजारा मध्ये लसूण टमाॅटो विकत असते
आणि कोण कोण आले रील स्टार
आमचे ज सले आहेत दुकानात पण आहेत ते तेरा झिरो चार म्हणून साम्राज्य मेन्स वेयर पिन हाय.
हा ते साम्राज्यमेन्स माहितेय की आणि ती तुम्ही ती कपडे आणय गेलता माहितेय का तुम्ही? हॅलो तिथे राजेरुचार कायतर आहे बग मेन्सवेअर.
होय होय तिथे गेलता की मागे एक व्हिडिओ केला एकट्याने कुंभोज वाली गाडी माहिती आहे का तुला.
आहे की कुंभोज वाली लिहलय
तीन आपण माझा व्हिडिओ केला पोस्ट टाकलाय की
मला रील्स पाठवकी. तुझी
पाठवतो पाठवतो. अले रिमस दिलायेत्रे गाडीच्या
महाग आहेत रे तुमचे हे आहे नव्ह का? हा कंपनीच आहेत. नव्ह का ते
व्हय व्हय रे माग आमच्याला हायच मजे साधा आहे घर आमचं.
मागचं चाक आहे. ते साडेसात हजाराला.
साडे सात हजारा ला
होय अठराचं पान येतय टायर तीन अठरा मोठं टायर येते त्याच्या संग
आमच्या नाही की टयर मध्येच घेतली आम्ही मोॉडी पा तीन पॉईंट म्हणात ते एकोणीस ते
हा मो्ठी जाड मधली टायर आहे.
होय होय घेतल की आमच टायर बाद झालतं म्हणून.
घातलाका गाडीला
आ.
गाडीला घातला काय मग
मोठं टायर घातलं की.
पंख टेकत नाय त्याला
पंखा टेकत नाही एवढं पण मोठा ना मीडियम मधलं ये
मिडीयम मध्ये.
होय आता एक आरसा घातलाय एक आरसा काढायच पुढच ते म्ह ते पुडच ते ह असते मग त्या ते काय लाईट च ते ते बटरफ्लायच बस ते बन बटरफ्लायचा हात बसवायचा आहे.
मॉडीफाय करणार्याची गाडी
व्हय करायची की.
पप्पा पण कर म्हणला मोडीफाय.
तुझी तुला घे की मग पप्पाची कशाला करायला.
म पप्पा आणि मी कराले पप्पाने बोल्यात कर
पप्पाच म्हटलंय त कर
होय आता मी नववी दहावीत गेल घेणार आहे की आबा
काय घेणार आहे.
यामा शिजुकी घेणार यामा मिळाला तर शिजुकीे घेणार त्याला किट बसवणार या आमाचे
आणि कॉलेज ला घेऊन जाणार व्हय.
हो कॉलेज ला घेऊन जाणार यामा.
हम... तुमच्या इथे कॉलेज जवळ कुठे आहे...
आ...
तुमच्या इथं कॉलेज कुठलं जवळ आहे...
कॉलेज अजून काय डिकेटी बिक असेल की कुठं जवळ काय नाही कुठलं आहे..
हम... आरव आणि कृष्णाची शाळा कुठे आहे...
ते आमच्याच शाळेत आहेत...
तुमच्या शाळेत आहेत होय
होय..
म्हणज चौघं पण एकच शाळेत आहेत का?
होय चौघ पण एकाच शाळेत आहेत.
मग बारा ते सहा पावणे सहा कसं काय टायमिंग आहे..
बारा ते साडे पाच र आहे साडे बारा ते साडे पाच
असं का टायमिंग आहे मग ते... आमच्या इकड नऊ दहा ते पाच असते रे..
हे बघ आता पाचवी... पहिली.. ते पाचवी बारा ह सात ते बारा.. आणि.. म आमचं.. सहावी सातवी आठवी नववी दहावी ते दुपारच असत्या...
हा.. शिवाय
ठेऊ का रे ठेऊ का किती झालं बघ पहिला टाईम...